बोलते तो विषय बोलणार आहे.
हम्म तुमची कोणती नवीन येत असले एखाद तर सांगा मला.
मंचुरियन वगैर बनवता येत व्हेज मंचुरियन
नाही नाही नाही सांगा
नाही का ओके चाले कारण मी घरीच बनवते ना ग्रेव्ही चं पण आणि असं कोरडं पण कोरड तर शक्यतो आता कोणी खात नाही कारण पोर मोठे आहे त्याच्यामुळे ग्रेवीचच त्यांना लागत तर, गोबी गोबी परत तुला सांगते शिमला मिर्ची मैदा आणि कॉर्नफ्लाॉवर हे फ्लाॉवर बारीक चिरायच समजा पाऊशर जर मैदा तू घेतला तर कॉनफ्लावर थोडंच घ्यायचा अर्धी वाटी घेतलं, चालू शकल आणि त्याच्यात मधे थोडस तिखट मीठ टाकून अगोदर एक मिश्रण करून घ्यायच जस आपण भज्यांना करतो अस मग ते नंतर तळूण काढायच फ्रय फ्राय करायचं फ्राय करायचं फ्राय केल्याच्या नंतर कांदा, टोमॅटो पर आल लसून पेस्ट
हां!
आणि शिमला मिरची बारीक चिरायची तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे लालसर होईपर्यंत आल लसूण पेस्ट पण त्याच्यात टाकायचे त्याच्यानंतर सोया सॉस टोमॅटो सॉस, आणि रेड चिली सॉस थोडासा नॉर्मल म्हणजे आपल्या चवीनुसार टाकत राहायचं त्याच्यामध्ये ते टाकल्यानंतर तर मग थोडस पाण्या पाण्याचा शेतोडा द्यायचा आणि म्हण ते बाउल्स आपण तळलेले असते, ते म त्यािच्या टाकायची ग्रेव साठी नॉर्मल असं, पाणी करून टाकायचं आणि एकदम असं ग्रेव टाईप शिजवून घ्यायचं,
हम्!
ग्रेवीचं मंचुरियन बनतात ते आणि साधं करायचं असेल तर फक्त फ्राय- फ्राय करून ते आपण सर्व केलं तरी चालू शकते.
हा ना!
हम्म! तुझ्याकडें काय रेसिपी आहे कुठली? आता काय बनवताय पावसाळ्यात?
पावसाळ्यात काय हो! धपाट एका म्हणजे भाज
हा बोल!
भाजणीच्या पिठाच पण असत आणि, ते साधं पण आम्ही काय करतोय म्हणजे अचानकच बनवायचं, म्हटलं एखादी रेसिपी तर काय करतो हा मस पिठ म्हणजे, ज्वारीच परत नंतर बाजरी परत बेस, वसनपीठ आणि गव्हाचं मला माहि गवाचं पण, आणि असं म्हणजे चार प पाच पद म्हणजे पाच वजत असं एकत्र होतुपीठ आणि मग ते सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये ओवा, आणि बल म्हणजे मिरची ऐक तस सगळं भाजून घ्यायच जेवढं आपल्याला तिकट पाहिजे त्या पद्धतीत सगळ्या त्या भाजून घ्यायच्या त्याच्यामध्ये अ जिरं वगैरे ते पण टाकायचं लसण टाकायच भरपूर आणि तेे सगळं भाजून मग बारीक करते मी आणि मग ते सगळं मिश्रण त्या धपाट्याच्या पिठामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला कांदे कांदा पण छोटे छोटे चिरलेला आवडतो. मग तो पण आम्ही टाकतो आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकते मी त्याच्यामध्ये आणि ते सगळं मिक्स करून मळुन घ्यायचं हळप गडीशी टाकायची आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते पीठ मळायचं वगैरे आणि भिजत ठेवते थोडा अर्धा तास वगैरे असं आणि मग तोपर्यंत मग ते आहेत त्याच्यासोबत काय आम्ही हे करतो ना काय म्हणायचं चवळीचे
होय आहे
हम्. मग ते सगळं करून ठेवायचं. आणि मग धपाटे लाटून पण होतात. आन थाप पून पन. मग लाट - थापून कसं, एखाद वल्ल फडकं घ्यायच. एक सूती. आणि ते भिजवून घ्यायचं. आणि त्याच्यावर छोटे, अ आले. थापून घ्यायचं. हम्. छोटे, छोटे, छोटे, छोटे धपाटे म्हणजे असं थापून घ्यायचे. आणि ते मग भाजून घ्यायचे. असं बनवतो. मग, ते पीठ एकदा बनलं की, मग काही प्रॉब्लेम येत नाही असं.
ह, ह ह.
हम्म. आहेत.
नाही चांगलंय, धापटायची बर. रेस - रेसिपी. आणि या दिवसात थोडंस, काहीतरी वेगळं असं खाव वाटतच मग आपल्याला. असं, भाजी -चपाती ते नको वाटतय.
आता पाऊस शक्यतो, पावसाच्या वातावरणात तर नाही. तसं. बेसिक जेवण रोजच नको वाटतं.
भजे म्हणा. किंवा असं काहीतरी, चमचमीचे आयटमच खाव वाटतंय. धपाटे हे असं असल्यानंतर, जरा जेवन जातंय. नाहीतर जेवणच जात नाही. भाजी न भाकरी असल्यानंतर असं. साधं.
होय. एकाद वेळेस काही नाही, पण रोज - रोज, रोज तेच. आणि थंड जेवण तर अजिबात पावसायचं नको वाटतंय.
त्या. हा, ना.
होय.
हम्म.
ला असेल तरच. आता हे कॉलिंगच कस, व्हायचं बाई माझ? ते नंबर आता
तशे तर आपण एवढं बोललोय. दोन रेसिपी झाल्या तर चारच मिनिटं झाले फक्त. साडे चार मिन
जाऊ दे तिकडं. रात्रीचा कोण जास्त, ऑनलाईन पण नसता त्यात.
होय. नाही, रात्रीच असत ऑनलाईन पण मग कसंय, घरात सगळे असतात. त्याच्यामुळे बोलता येत नाही ना गं. ह. आणि कसं, शांत वातावरण पण पाहिजे असतं. आता मायत कसं, जावबायच्या मुली पण आहेत ना. छोट्या- छोट्या. दोन - चार मुली आहेत त्यांना. त्याच्यामुळे दंगा असतोय, संध्याकाळचा. मी संध्याकाळचे भडतच नाही, भानगडत. फोन करा, कॉल करायचा.
हा.
आणि आता सुट्ट्यायत ना. पावसामुळे पण ह्या स्कूलला सुट्ट्या चार दिवस झालं सुट्याचायत आता. शनवार पाासून.
हो, एवढा पाऊस पडलाय का?
हो. खूप पाऊस झालाय, इकडं?
कराडमध्ये पण, म्हणजे जास्त पाऊसाय.
हो. खूप पाऊसाय.
बाई. म्हणजे इकडे एवढा नाही. नाही- नाही. आज आता, कालपासून तर कनाही बऱ्यापैकीच असा जरा हा, आबाळ तर जास्त दिसेना. म्हणजे असं नॉर्मली
मला तर काल पूजा म्हणत होती, या इकडे ताई. पण नाही म्हणलं. माझं नाही जमणार बाय, पावसामुळ कुठं गाडीवर न्यायच च म्हणलं की, टेन्शन असतय.
इकडे लई, पावसानं वैताग आणलाय. पण स्कूल वगैरे नाहीत. सुट्ट सुट्टया वैगेरे दिल्या नाहीत. म्हणजे एवढ्या प्रमाणात काहीसा पाऊस नाही इथे त्याच्यामुळे एवढं काय विशेष
हा. चालतंय झाले का रेडी कारण नाही.
नाही मग जे कार्डस झालेत की पण त्याची काय आता प्रोसेस वगैरे असेल ना ते हा.
हम्म हम्म.
ते मला काय एवढं कार्डस वगैरे आज कसं आपल्याला लागत नाही आता सध्या त्याच्यामुळे एवढं काही मी म्हणजे हे करत नाही.
नाही ठीक आहे ना पण आता नंतर इथून पुढं गरजेचं आहे ग ते घ्यायचं काढून हळूहळू आपल्याला जस वेळ भेटेल. भेटेल तस.
होय.
हम्म.
असं होतं बघुयात कसं काय होतं.
हम्म चालेल. आणि काय ह्या ग्रुप वरती पण आहेस ना तू सत्कर्मच्या
सत्कर्म ल ल व काय ते होय. लक्ष कायतर ते हा हा हा.
हा ते त्याला पण ऑनलाईन वगैरे आहेत काम भरपूर पण ते आता आपल्याला जमलं पाहिजे ना.
होय ना काय काम असतात.
तेच की ऑनलाईन हस्तकला वगैरे आपल्याकड काय आहे ते
होय का त्याला नाही मग मी
कस ठेवलय
सगळे इकडचे
बघायच.
इकडून मग परत सगळी गडबड
हो तर काय आता पेशंट चालू झालेत माझी पण गडबड चालू होईल. गेली.
होय ना.
हो अ कस सर असलं तर एवढं जास्त बोलतयेत ओके चालेल. परत एक तासाने बघू मग ह.
होऊ दे एवढं दहा मिनटं
हो हो हो चालते की निलू कुठ आहे.
नीलू हे बघ धर बांध. आई आल्यावर सांगल म्हटले कशा गोळ्या खायच्या त्या
कुठे
बोल ना.
कशाचं हॉस्पिटल आहे म्हटलं ते
आमच्या हॉस्पिटल पूर्ण ओपिडी असती सगळेहे. सरांची वेगळे मॅडमची वेगळे. मॅडम तर लेडीज नाही नवा रस्त्यावर हाय इकडं. मल्हारपेठ माहित आहे मल्हारपेठ
मसूर मध्ये का करडमध्ये
हम्म का पाटण तालुका येतोय आमचा
होय का हा हा म्हणजे उमरस साठच्या तिकडून पुड का? हा हा हा ह.
उमरच्या पुढं मलारपेठ नवा रस्ता
हा हा हा हा.
हे कण.
एवढं काही आता तिकडे भरपूर गर्दी वगैरे असत्या.
आणि कड मग नाही नाही गरदी खूप असत इकडं आणि कसं काम वगैरे पण आहेत ना इकडं कंपनी आहेत रुमालाची वगैरे ह आपले जे रुमाल असतात क्रेचास रुमाल वगैरे किंवा आपले स्टॉल असतात त्या मोठ्या त्यासुद्धा इथं पॅकिंगचं वगैरे काम होतं नाव रस्त्यावर दोन तीन कंपन्यात तिथं.
होय का.
हम् त्याच्यामुळे लेडीज ला खूप आहे म्हणजे करण्यासारख घरी कोणीच बसत नाही आता. आणि आमच्या इथे बांगल्याला पण कोणता लेडीज पांसाच्या वगैरे जात नाही तर सगळं कंपनी जाते. आणि आता कंपनीत पण हते कंपनीत पण आता दोनशे रुपये झाले ना हजरी दोनशे दोनशे वीस. हो आणि झाड नाही. साडेनऊ ते सहा वाजेपर्यंत असतें म सहा नंतर पण आपल्या घरातलं होऊ शकतं. सकाळी साडे नऊ ते घरातल आवरू शकतो आपण.
होय.
त्याच्यामुळे करतेत हो घड्या घालायच्या आणि पॅकिंग करायचं.
मग काय ना एवढं.
ह ह् आणि मशीन वरती पण असत. ते काम मशीनवरती ते धागा कटिंगचं वगैरे काम असतेय. ज्या ट्रेन लेडीज आहेत का नाही त्या अंगावरती काम घेतात त्यांना दहा दहा हजार रुपये पेमेंट पडतं माहिती का.
होय.
दहा दहा पंधरा पंधरा हजार पाडतात ते त्यांच कसं असतं त्यांचा अनुभव घेतलं की म्हणजे ते लवकर येतात ना आठ सोडआठला येतात आपलं जेवढं टार्गेट अस तेवढं कंप्लीट करून देतात पाच साडेपाच पर्यंत साडेपाच ला घरी निघून जातात.
होय ना.
होम्.
धागा कट करायचा.
हो गरवारे कंपनी पण आहे त्या ते ह्हॉलीबॉलची लेट नसते का आपली. ती बनते तिथं सुद्धा लेडीज आहेत जवळ जवळ मलाते शंभर एक लेडीज असेल ना तर अ हे पण आहे पिकअप पण आहे सोडायला आणि घ्यायला.
होय.
हम्म त्याच्यामुळे मदत त्यांना तर आता जुने ज्या लेडीज आहेत त्यां अडीचशे तीनशे रुपय हजरी आहे.
हम् हम हम.
त्याच्यामुळे कस आहे ईथ आहे भरपूर ते अजुन म्हणजे रोजगार आहेत तिथल्या लोकांना भरपूर लेडीज पण अशा घरी बसत नाहीत काय नाहीत. आणि ज्यांना बाहेर यायचं नसेल ते मग गुरांचं वगैरे करतय.
होय .
हो मग जेवण वगैरे मग एक दोन वाजत्यांत ते काय धारा पाणी वगैरे वगैरे चालले की ठीक आहे हां ठिक बाय.
काय बसवलं काय करलं आता ते सगळ वरंल्यानंतर हो थांबाय लागत दुपारपर्यंत एक दीड पर्यंत जमते एक वाजता जेवायला मग जाते म कोण नसेल तर मग जाते असल काय कामात ते काल परवा तेच होतं ना ते पाणीपच वगर पाऊ नाही पट्टेच हा कटकरा
आहे
तिकडून कटकरा इिकडून होईना.
हॅलो.